हॅलो आओ माला असं ब मण परेशान करून सोडतो आवतो असं काही विचारायला नको. घरात जातो बाहेर येतो घरात जातो बाहेर येतो एक त पाऊस येतो त्येला म्हटलं बाहेर जाऊ नको पाण्या पावसाच आजारी पडायला ऐ
आना हा ना. ए त्येला कळत नाही पाऊस खूप जोरातय आत ताला परत गेला आणि न्हई मला पण वाजतीचय थंडी पण ते फॅन लावून ठेवला मी मच्छ
आओ म क नई न पंखा याच्याकरचा लावला मी कपडे सुकायचे बाकीय अजून. आज उशिरा धुनं झालं ना त मग ते कपडे घरात‌ वाळत टाकलीत.
हम् नई माझ तर रोजच.
म पंख्या खाली घातले आणि म आता थंडी वाचती.
नई सुकले माझे थोडे थोडे राहिले हा मग. मग ते घरात टाकले आता आज ते आज ते थोडस उजडलं होतं ना पाऊस नव्हता ना त्याच्या
म्हनलं की चांगलं ऊन पडल त कसलं काय दुपारून लगेच पडला तो पाऊस.
हम्म्म
तुमचा खोकला निघे ना काय ओ.
मला ते घशात कं ना अ काय माहिती खरखर खरखर होते. अ ते
लकाय
जळजळ होती मा- नई नई मी नई खाल्ल ते मला मिर मिरची चटणी खाल्ली ना मला ते चालत नई हिर हिरव्या मिरचीचीय ना मला जळजळ होती हम्म. जळजळ होती ती मग आता लिवागेन काल पण होत होत मला काल पण त्रास होत होता काल.
च ब कसं आहे म्हणता रोज एक हिरवी मिरची खाल्ली पाहिजे जेवणामध्ये थांबलं पित्त. चरबी डोक्याचं सगळं सगळं त्याच्यातून गॅसपासून जातं. वाश होतो म्हणता पोट रोज सग्यांनी एक एक मिरची खाल्लीतशच. पहि म्हणजे आपल्यासारख्यानी या
मिरचीच खाल्ल्य ना मला जळजळ होती आग आग होती.
वितकं म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम सगंळ राहत.
हम्म त्याच्यामुळ मला बिरशी जास्त चालत नाही हा.
याचा पप्पा मला रोज संध्याकाळी एक मिरची खायला देत.
हा हा ह्यांनी. मीठ लावून नाय खाऊ अशेच खायचे.
नाही मीठ लावलेने ना चरका कमी रा लागतो म्हण. तिखटपणा कमी मरतो रोज म्हणतो जबरदस्ती खाऊच घालतो पोळी बरोबर तरी खाय
ते जळगावच्या जाड मिरच्या असतात ना त्याला काय करायचं अ थोडस तेल टाकायचं ऐका ना आम्ही तर कच्ची नाय त्यास स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला मधून चिरायचे आणि त्याचे दोन दोन तुकडे करायचे देट वगैरे काढून घ्यायची आणि थोडस एक चमचावर तेल टाकायचं त्यात परतायचं स थोडासा ची चिंबटीभर जिर टाकायच नाही तर नका टाकू परतायचं आणि त्यात मीठ टाकायचं थोडंसं आण वाफव थोडीशी वाफवायची तुम्ही मग असं पोळीबरोबर बी खाऊ शकता खूप छान
नाही आमच्या सासूबाई काय करायच्या आपल्या तळायचं नाही ना आपल्याला तर तव्यावरच पिठात भिजून तव्यावरच वाफू द्यायचे असे छान लागायचे. ते बिगर तेलात जास्त नाही हे मला तळल्याल नाही आवडत. नाही आपली ताई काय करायची तळलेली मिरची पोळीबरोबर पुरी बरोबर छान लागायची गरम गरम
हे बीना तेलाची बिना म पिठाची अगदी चमचाभर तेलामध्ये चप
मग तशी आवडती यांना बिगर आणि कोरडी दोन दिवस तीन दिवस राहती
आ आत इथी त्यात पाणी टाकून त्याला वाफवायचं छान वाफली ना मग ती पोळी बरोबर खाता येत आणि तिखट ही ना म्हणजे कमी होतं आणि मीठ टाकल्यावर चव येते आणि परत त्याला बेसन नाही काही नाही छान राहत ते तळण्यात
नाही करतो आम्ही लिंबू मस्तपैकी छान पिळते मी करते याच्या पप्पाला आवड त ह्म्म!
लिंबू टाकाय च नाही तर नाही टाकायचं तसं तसं बी खाल्लं तर काही फो हो छान लागते ते. त्यामुळ भाजीच टेन्शन जाताना भाजी नसली चालत मग हे लोक खात आम्ही त्या दिवशी घेतल्या इथ इतक्या तिखट मी ते मसाला टाकून केली मसा ला मिरची केली अगं बाई खूपच तिखट झाली इतके ओरडायला लागले म्हण्टलं तिखट काय तिखट नको म्हणले तूच खा म्हणते ते नाही का मी त्यात सगळा. अहो लोणच्याचा मसाला नसतो का तसा को केला तयार. आण तो टाकला हम्म नाही ते आधी काय करायचं थोडस तेल टाकून चिरून घ्यायच्या मिरच्या दोन दोन तुकडे करून मधून आणि त्याला त्यात परतायचं थोडी वाफत आली ना म त्यात जिरा बडशोप अ हे स बारीक केलेलं आहे ना ते त्यात टाकायचं आणि थोडस कश्मीरी लाल मिरची टाकायची मग ती अशी मसाल्याची मिरची तयार होती ती ह्यांना आवडली. म्हणाले ती आग झालते साध्या मिरच्याच केलं तर भारी झालं असतं म्हणे. तो चांगली झाली म्हणजे टेस्टी हिंग वगैरे सगळं टाकायचं. पण तु हे तिखट झाल मिरच्यांच केलं म्हणे आता नको म्हणे मला पण ते खायलाच तयार नाही दे फेकून म्हणे. अहो ते जाड होती पण ती. अह त्या जाड मिरच्या होत्या पण ले ती खट होत्या. ते खायलाच तयार नाही म्हणजे तूच खाऊ नाही.
काही आणि मग जावं लागेल गाडी सुडून पळावं लागेल त्याला
ह आना ल तिखोट जाडो निघाली त्याच्यावर ते एक मिरचीच खायला तयार नाही आता.
नाही नाही जळजळ होती काही काही लोकांना स याच्या पप्पाला यो. एक नाही दोन नाही तीन नाही चार चार मिरच्या खात.
हं
जेवणाात सधा मण लाव एखादं जावा लागत. रस्त्याने काही एमर्जन्सी झाली ना फज त वईल. ऐकत नाही तू शेखर मामा पण आपला किती खायच माहिित
आता काही नि खात आता काही नि खात पीक फिकक खातो आता तिकडे गेले नवीन घरी गेले ते राहायला ते कोपऱ्यावर असं नाही का ते फ्लॅ घर घेतलं होतं त्यानी कोपऱ्यावरच त्या हा आता ते शेजारचे आमच्या राहायला आले ना. ते काय म्हणे मी तिकड ना म्हणे. ॲक्सिडेंट झालेलं होतं घर म्ह ते कोणी घेत नव्हतं. म्हणे ते विकलच जात नव्हतं म्हणे हेनी घेतलं म्हणे. चाळीस का बेचाळीस लाख मला आणि आणि मग तो पन्नास. ला पन्नासला पन्नासला मिळळे. म्हणतो तो आणि ते कधी भाडेकरी टाकला होता म्हणून त्यानी किती दिवसांनी आ आता गेले राहायला सगळं ठीकठाक करून तिकड गेलेले आहेत म्हणे आता. हा कोणी गेलं बा एवढेच गेलच नाही आता त्यांना पुरत नव्हत हा. ते सांगत होते तेसेेच.
पुरून तीन का एवढं पुरल नका झालं.
बाई ते तीन पोर आहेत ना मोठे मोठे झाले ना त्या
तीन मुलं आहे काला मग याला.
मग दोन पोरी आणि एक मो पोरगं.
दोन प पुरी एक त्या ना.
मग मोठे ती डॉक्टर उं रायली ना ती. काळी काळी महिना आई गोरी गरखी काळी
कोणारार पडली म्हण काही खाल्लंस.
तेव्हा हिच्या गुड्डी सारखीचे दिवस आयला.
मग आत्याची सावली पडली का?
आणि ते पोरग ते दुसर्या लहान नंतर आईवर जरा. पण ते पण ाबूल्या अगय सगळी मस्त्या करतात पोर हो.
नाही मला माहितच नाही अह त्याला दोन पोरीन.
अ ब तु म्हला. एक ह आहे ना बाई ती आपल्या पियुष पेक्षा लहान दोन वर्षांनी पोरगी. ह्याच्यापेक्षा, हा -
आता कस आहे कुठं जाणं नाही येण नाही ना तर त्याच्यामुळ कळत नाही. पण तिथं आणलं बी नाही ते पुरी नवी आणलं नाही कधी ते कार्यक्रमात कुठं दिसले बी नाही.
ती तीन नवरा बाईकच येतात ते येत नाही परण नाही घेऊन. ल पोर्विछिद्रती लले तजच आता मोठे झाले मणा हा ते आता मोठे झाले, आधीले मस्त आता अजून बी करतात आगाव येते. खूप- हो, आणि ते जातच नाही बी त्या पोरांमूळ नकोच बाई त्यांची- होय. डोक्याला ताप तिकड. हा - एवढ्यात आता येत नाही ते आमच्याकडं आधी येत होती.
आता ती मामी बी इथ खराब झाली असेल त्यावेेळेसच केवढं आजार दिसली मला ती. कार्यक्रमाला आपण भेटलो.
तसंच ये, ते तसंच ये तिचं, जाऊदे.
दात पडले, ते पडले, बड, बड, बड, बड, बड, बडं नुसती. कार्यक्रम ऐकू दिला नी मला.
तु कशाला घेऊन बसली तिला.
आता, मग आता, हाका मारल्यानंतर काय करणार आहे, बरं दिसत- नाही, आपल्याला असं बरं नाही वाटत, इतक्या दिवसात उठून- पुढं जायचं असं लोकांसारखं दुसऱ्याचा अपमान करायला आपल्याला नाही आवडत. आता बोलतोय- कोणी इथं बोलावं लागतं ना थोडं तरी.
हम्म
ती बसली मला चिटकून तर बसलीच, मला उठू द्यायला तयार - नाही मी म्हटलं जाते मी वहिणी बोलून, तिथ कसलं काही नाही म्हणते तिच्या कामात - बैस माझ्याजवळ.
ते तसंच, तसंचये, ते-
बडबड केली.
ती तसच ये बावळी. हा,
अजून काय चालते, संगीता बिंगीता काय म्हणती.
तेच काय. काय माहिती आता, आम्ही गेलोच नाही बाई एवढे, ते त्यांचे त्यांचे- नाही ते, मी भेट मी गेलेच नाही त्या दिवशी उभ्या उभ्या गेलते ह्यांच्याबरोबर तेव्हा ते- ऑफिसला एक जायचं होतं. हे- तसेच त्यांच्या इथे, दोन मिनिट लगेच आलो, आम्ही थांबलो नाही. उन्हाळ्यामध्ये, हा, कारण काय? करायच मग ते बोलवतो पेंट ते लोकं बोलती नाही, त्यांचं काम असलं की बोलता मतलबिवानी. कशाला थांबायचं फुकटचं घ्यायला, द्यायला. ते भाव- भाऊजी गेले होते ना, हे हिची मिस्टर. तर गेले होते. हा, मग, हम्. तर त्यांना मग, त्यांनी पापड ते तळून दिली बायकोनी. उपासाचं त्यांचं चालू होतं. त्या दिवशी तर- म ह्यांनी काय पेढे घेतलेते नाही का ते येतो आपल्याला तसच ते तिकडं द्यायला. त्यांनी घेतले होते, गेले होते, मग त्यांचे तिथं नवनाथाचं हे ना मंदिर.
हा का? हा, हा.
मग ते त्या दिवशी काहीतरी होतं वाटतं. गुरुवारच काय-
हा नवनाथाची सषष्टी असेल, काही असेल म-
काहीतरी होत, गुरुवार पण होता, आणि काहीतरी होत. तर म ते म- परत इले ते निवेद दाखवलं त्यांच्या ते ह्याला- मंदिरात आणि मग त्याच्या बायकणी तेव्हा उपासाचे पापड ते दिले म्हणे खूप चांगलं केलं होतं मणे
हा का
चडी वगैरे ह्यांना फराळाचं दिलं तुमच्याकडे यायच्या आधी, पण तर आम्हाला उशीर - झाल यायला. हिला नेलच नाही, हिला जायचं- हे ओरडत होते. म्हणल जाऊ दे म्हणे एकटे एकटे गेल, जाऊ दे म्हणल. हम्
ते गलेक फिरतच राहता शेटीमध्ये दोघं तसेचच आणि माझ्याकडे यायचा आप ललं काय मंग उशीर करतात
नाही ही म्हणत होती मला मी पण गेले असते एकटे गेले मग अ हे म्हणे आता ह्यांना तिथ तिथून जवळ पडलं होतं ना. ् पप् हे म्हणे मला परत डबल पेट्रोल घालून ते आणावं लागलं असत. ग जर तिकडल्या तिकडडे जवळ पडलं मण ह्यांनी घेऊन गेले.
घेऊन गेला असं उभे उभे भेटायला नाही.
हम्म तर ते आता ते पॅकेटो करतात ना फालुदा वगैरे ते लोक काय काय काय काय करतात ते चटण्या जावसाची तिळाची शेंगदाण्याची चटणी कुरड्या पापड. ये बाई म नी काय आणलं मुरकुटे तिकड
घरी करता का बाहेरूनच असं हे राहात.
घरी करता ऑफिसमध्ये देण्याकरिता करते. ती कर दोघी करतात कुर्ड्या पापडं. कशाला पाहिजे बेणुकामाचा जो पेंट आहे हा.
कोणी खात नाही इथं कोण करण खाय आपण ल कराडी खाणार आहे का एवढे
आ आपल्या चटण्या करता नाहीत का ज्यवसाची. राजगिर आहे अजून कशाची च
हा बेमाल ते चटण्यांचा इतका राग येतो ना भाज्या तसेच पडताच्या चटण्याच खाऊ घेता.
हा हां.
आणि मग ते भाजी कोणी घ्यायची शिळी दोन दिवसाची मग परत आपल्यालाच ख्यायला लात
थोडे आपले विकत घ्यावं लागेल.
अह नाही विकत का असं ना पण मग च चौथ लागली पाहिजे. नाही म्हणून मी विचारल तुम् खाली